हो येईल ना जमला
हा ह्या तीन तारखेला माझं लग्न आहे
कोणत्या
ही पुढच्या महिन्यातली
ऑगस्ट मध्ये
हा ऑगस्ट म तुम्ही या तुमची बहीण तुमची आई तुमचे वडील तुमचे काका
अ अरे म असं बोलणार डायरेक्ट सगळ्या घरदाराला घेऊन ये पूर्ण परिवार आहे एवढं
नाही ते आग्रचा म्हण एक
मग एक काम कर पहिले तू आता एंगेजमेंटच्या आधी ना तुझ्या बायकोला घेऊन ये तू घेऊन बेऊन आला का मग ये ना अ माझ्या घरी आमंत्रण द्याला नाही
तू ये तू तू मोठी आमची हे काय बोलत नाही का प्रोत्साहनदाता
हो का येईल येईल पहिले मग तुला
तुम्हाला काही शॉपिंग करून देत
अरे पण मग तुला माझ्या घरी तरी यावं लागेल पहिले एंगेजमेंटच आमंत्रण द्याव लागेल असं कस काय सोडतील माझ्या घरचे तुला मला
नाही नाता स सांगून जातो तुझ्या घरच्याला पण
खादा कि मा जमला आहे अशी अशी मुलगी आहे ज
ची मुलगी आहे सावळी कलर ची चप्पल आहे नाही नाही तुमच्याशी न बोलत ते बाजू आले अंकल आले त्यांना सांगतोय
बोल ना काय म्हणतो
काय नाही या लग्नाला सगळा परिवार
हो हो पहिले तू ये मग आपण तुझ गडंगनेर करू तुझ लग्न असेल त्यावेळेस तिला तिला पण ये तो तिला पण बोलवायचं कडंगनेरला जोडीने बोलू .
आम्ही करतं का?
तिकडे जोडीने बोलवाय माझ्या घरी तुला जोडीने बोलू? बरं येईल का पण ती?
येइल ना.
बरं ठीक आहे मग आपण तुझा कार्यक्रम करू माझ्या घरी जेव्हा गडन्य रसेल ना तीनला आहे का तुझं लग्न?
हा तीन वाजून दोन मिनिटांनी मुहूर्त दिलेलं आहे.
तसं नाही तारीख काय आहे? मग तीन तारखेला तीन ऑगस्टला तुझं लग्न आहे बरोबर हां म एंगेजमेंट
तुला आहे ना कमीत कमी पंधरा तारखेलाही हो हा
बरं ठीक आहे मग
हमा शॉपिंग वगैरे ला आपल्याला विीस तारखयला जायचं आहे
आणि मग कपडे लगेच आपल्याला भेट ते आपण कपडा घेऊन शिवणार आहे का रेडीमेड घेणार आहे?
हा ना आपल्याला कपडा घेऊन शिवायचा आपण आहे ना आ आता मी त्यांला दहा दिवस पहिले सांगून दिलं त पाच तारखाल्याच तर ते बोलले करून टाकू म्हणे आ पण मग ते बोलले तुम्ही पंधरा तारखेला घेऊन जा. तुमची सगळी शॉपिंग वगैरे करून
माझं काय म्हणणो होता आता ऐक तू
काय
मी येईल पंधरा तारखेला तो बोलला. मी शॉपिंगला म्हणजे तिथंच राहील मी तुझ्या घरी. तुझी शॉपिंग, नवरीची शॉपिंग, माझी शॉपिंग सगळं करता-करता आपल्याला किती टाइम जाईल परत तुझ अ घनाचा कार्यक्रम असेल
हम्म.
टांगड्या वगैरे देवकार्य असेल, हे असेल, ते असेल, मेहंदी असेल, हळद असेल.
हा हा.
काय काय करायचं आहे ते अगोदर बघत जा आणि मग मला सांग तसं. मग त्यात एखाद दिवशी परत तू माझ्या घरी ये नाही का? माझ्या घरी आला का मग मी तुझा गडंयाचा कार्यक्रम करेन. तिला पण घेऊन ये.
हो म्हणजे आता तीन तारखेचा लग्न आहे तुम्ही स सवीस तारखेला येऊन जातो.
तुला सांगते तसं आणि आपण जेवण काय बनवायचं मग तुला हे चालणार आहे का? अरे पण मगं तुझ तीन ऑगस्ट ला तर मला हे बघावं लागेल जर श्रावण चालू झाला तर तुला गोड जेवण द्याव लागेल मला.
हा आणि त्या दिवशी सोमवार येतो. सत्तवीस तारख्याचा.
अरे यार मग काहीतरी श्रावण सोमवार चालून जाईल तोपर्यंत. तुला काही दुसरे काही तारीख पिरीक नाही भेटली काय? जाऊ दे चल एक तर जमत नव्हतं, जमत नव्हतं, जमलं.
हा.
करून टाक मुलगी कशी आहे? फोटो बिटो तर पाठव मला. कुठले आपले ऑफिसमधलीच आहे का?
हा हा हा हा लो
अच्छा काय करते ती पण तुझ्या सोबतच आहे एका कंपनीत आहे एका दुसरीकडे
ती हे करते आता सध्या टेक्निकल हा
अच्छा मग
आमचं सात वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होतो आम्ही
अच्छा अच्छा.
मग आता? हे चालू झालं वो तिने घरी सांगितलं, मीनी सांगितलं.
अच्छा-अच्छा चांगलंय-चांगलंय.
हा हा मी तुला तसं फोटो टाकतोच.
हा मला काही बोलावलं नाही सांगितलं नाही एवढ्या दिवसापासून सात वर्षा पासून लपून ठेवलं माझ्यापासून
हा सगळ्यांपासूनच लपून ठेवलं रिलेशनशिप पम स सात वर्षात
नजर लागेल ना तुम तुमला आमची होणार नाही आमच्यामुळे तुमचं च
लहान लहानपुरी राहता ना त्यांची लागली तर काय करायचं
असं काही नसतं जे आपलं असतं ते आपल्यालाच भेटतं
हा.
हा ते तर आहे जे तू नसेल तर ते नाहीच भेटणार तु असेल तरी पण निघून जाईल ते
हा.
बाकी अजून काय मग काय ठरवलं लग्नाला वैदिक पद्धत आहे का नाही तुझी
हा ते वैदिक पद्धत सात वाजून पंचवीस मिनिटांची आहे हा आणि लग्न आपलं अं काहीतरी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच मुहूर्त दिलंय
तुला लग्न आपल्याकडेच आहे ना? मग एक काम कर ना बाबा अ जे आहे ना आदल्या दिवशी आपला वांगनिश्चचा कार्यक्रम होऊन जाईल ना वांग निश्चय अंगठी वगैरे घालायचं हा आणि लगेच हाळद राहील ना का संगीत ठेवायचं आहे?
आपल्याला संगीत ठेवायचंय
मग एक काम कर ना दोन दिवसाचा हॉल घे
तू येऊन तिकडं बुकिंग बिकिंग वगैरे तू बघून घे सगळं
हा मी बुकिंगच बघते पण मी तुला एक प्लॅनिंग सांगते तू कसा आहे त ऐक माझा हे बघ पहिले आपण आहे ना अ तुझं हे ठेवू पाच साडे पाच वाजता ना तुझं हळद ठेवून देऊ हा लवकरच तीन वाजता आपण घरातूनच कार्यालयात जायचं तीन नंतर मग तुझी हळद ठेव पाच एक वाजता चार साडेचार पाचला झाली का लगेच आठ वाजता तुझं संगीत ठेवू आठ ते दहा पर्यंत तुझं संगीत चालेल मग त्याच्यानंतर जर आपल्याला आला आलाउड केले पोलिसांनी कि दहा नंतर डीजे चालू ठेवायचा तर मग आपण बारा वाजेपर्यंत डी जे धंगाणा घालो म्हणजे संगीत होन जेवण वगैरे करून परत धंगाण घालायचं सकाळी उठायचं बारा वाजता वैदिक पद्धती लग्न लावायचं म्हणजे झोप पण होईल सगळं होईल आणि त्याच्यानंतर बारा नंतर अ संध्याकाळी सात वाजता फक्त दे नवरदेवा ह्याच्यावरून येईल. घोड्यावर मिरून येईल आणि संध्याकाळी फक्त माळा घालायचा आणि रात्री नवरी वाटी लावायची
ते एवढं आहे की ते कार्यालय आउट साइड लाच आपल्याला मंदिरात जायचं तेे मंदिर तिथून दोन किलोमीटर आहे.
अरे मग तुला पाच मिनिटात कोणी पण कार मध्ये घेऊन जाईल ना.
हा मंग आपण अर्धा किलोमीटर वरून मििरवणूक काढून घेऊ.
एवढी लांबणी काढायची इथून थोडंसं पुढे पर्यंत जायचं कार्यालयाच्या दहा एकक दहा एकक काय बोलत दहा एकक काय पाऊलं हे ते मग तोपर्यंत डीजे तीच राहील ना तर मग नवरदेवाला आपण गाडीत पाठवू तोपर्यंत बाकीचे वेट करतील तो आला का परत डी जे चालू करून देऊ डीजे चालूच राहतील बाकीचे नाचत बसतील मग तो आला का त्याचा हे करत बसू पंधरा वीस मिनिटं मग अ ह्याच्याआले का थोड्या वेळानी म नवरीला बाहेर घेऊन येऊ मग तिला पण आपण तुमचा एक एक डान्स ठेऊ तो झाला का मग आपण नाही करू मंगलाष्ट
हा. हा मग त्याच्यानंतर पण आपण नाचून घेऊ थोडं म डिजे व्हाला रवाना
रात्री रात्री आता तिला जायचं राहील त्यांच्या घरच्यांना जायचं राहील. रात्री कुठे डीजेच करतो, लग्न झाल्यावर नको डीजेचं. मग ते आपल्या घरी जे हे राहील ना तिची एंट्री तेव्हा लाव ना आपण डीजे बीजे तिला ते गाणं त परत आपलं घर सजवू तिचे ते काय ग्रह प्रवेश करू ना तिचा छान आपण.. अजून काय घ्यायचं आहे तिला काय काय घेतलं तू तिला
सगळे घेतले घागरा वगैरे आता मेकअपचे सामान बिमान आता ते पाहिल तिला मी थोडे पैसे पेड केले होते चाळीस हजार रुपये
तिला काय म्हणत तिला जे लागेल ते घे आपल्या इथे एका दिवशी ये म्हणत ठेवून दे आम तेच तुझे जे आवडलय तेच आम्ही तुला रिटर्न देतो. एंगेजमेंट मध्ये
हा ते इंगजमें साठी आपल्याला ती अंगठी घ्यायची होती. काय बोलताय हिरेची घ्या काय बोलताय मोतीची घ्या
मोतीची बीतीचे नाही रे आणि हिऱ्याचे कुठे घ्यायला चालला ते नंतर बघतो पहिले सोन्याच काहीतरी बघ आणि एखादी नाही तर
साधारणपणे सोन्याची अंगटी होऊन ना जाईल दोन तीन अडीच लाख रुपयात
एक एखाद दीड लाख रुपयात इन जास्तीत जास्त दोन लाख रुपये आता तुझ्या किती ग्रॅम वर
ह् आपण तर लग्नासाठी पन्नास लाख रुप साईड ला काढले आणि पन्नास लाख रुपये ोटासाठी
एवढ्या नाही लागत लग्नाला
हा ते उरले भी तर वीस, पंचवीस, तीस लाख रुपये
आणि जरा बहिणींचा पण विचार कर स्वतः एकट्याच आणि बायकोचा नको करू. बहिणींना पण घे.
करू ना बहिणींना पण दोन दोन लाख रुपये द्यायचे आपल्याला कपडे घ्यायला. हा आईला काय साडी घेतली अजून दोन तीन साड्या घेत
मग शॉपिंग करायची कोणालाय मी कावर येऊ मग शॉपिंग करायला जर तुमचं सगळं घेऊन झालंय मला
हा नाही आ आत्ताशी फक्त ते लग्नाच्या दोन दोन साड्या घेतलेल्या आहेत त आल्या मग आप बाकी
तुझे कपडे नाही घेतले का
आत्ता मी फुट्टा लागणारच ते सकाळच वैदिक आणि आपलं मंगलष्टच सट बाकीचे कपडे घ्यायचे आपल्याला हळदी
बरं ठीक आहे येईल म मी. आणि करून घेऊ काय काही नाही आता माहित नाही चल ठेवते मी.
ह ठेऊ का, हा.
हो हो ठेवून